हॅलो हा बोला ना. हो, हो, येतोय. हो आवरले आता मस्त. बसले होते रिलॅक्स
अच्छा मग कुठल्या विषयावर बोलायचं आप
कुठल्या कामाच्या विषयावर, जॉब वगैरे काय करत असेल कुठल्या, काही
मुलांच्या खेळ्यावर बोलायचं? मुलांच्या खेळण्या, खेळण्याचे गेम्स ह अ म्हणजे पण कस आपल्या शाळेत असताना, कबड्डी खो खो वगैरे गेम खेलेत का ते तुम्ही अ कुठले कुठले? म्हणजे कबड्डी म्हणा, खो-खो खो म्हणा किंवा
खो खो झाला, परत शाळेमध्ये अ लंगडी वगैरे असतच. आणि ते काय म्हणतात त्याला ते अ संगीत खुर्ची वगैरे, अजून बरेच बरेच गेम्स खेळलो. आणि शाळेच्या व्यतिरिक्त पण असं
हा हा. शाळेच्या व्यतिरिक्त अजून कुठला गेम खेळल?
आणि स्पर्धा स्पर्धा वगैरे ज अशा असतात ना आप सपोज पीटी तास असतो त्यामध्ये मग ज्यांना जे काही काही जास्त ना तर, ते प्रॉपर खेळ खेळतात आणि जेथे खेळामध्ये भाग घेत नाही, त्यांचा तो आपला वेगळाच खेळ चाल असतो. कोणी लंगडी खेळणार, कोणी आंदळी कोौशिंबीर, असे वेगवेगळे त तो एकर टप्पा, ते दिवस हा
हो. गोळाफेक वगैरे पण आपल्या मुलांना माहत नाही. गोळाफेक पण काय असतं?
गोळाफेक, भालाफेका, ते थाळीफेक वगैरे.
आणि आपण घरी बसून ते ख्यायचं बघा चिंचोक्यांचं आजकाल काय म्हणतात त्याला लुडो वगैरे तसा.
हा चल्ल साठ आपण ते चल्ल साठ होत ते. आपण चललस आठ आणि हा चललस आठ. आणि आता चाल. हा ते पण सागरगोठे पण. आणि आजकाल त्याचा लुडो वगैरे खेळतात. सापसिडी लुडो आता कॅरम वगैरे खेळतात. बुद्धिबळ खेळतात.
पण मग कुठले गेम इंटरेस्टिंग वाटतात तुम्हाला जे आताचे आपले मुलं खेळतात ते की जे आपण. लहानपण खेळते गेम इंटरेस्ट.
लहानपणी जे आपले खेळ पण ते आपल्या काळात ते आपल्याला इंटरेस्टिंग वाटायचं.. पण आता वाढत्या जनरेशन नुसार आत्ताचे जे गेम चालू आहेत आता ते. मुलांना ते जास्त अट्रॅक्ट करतात आणि काही मुलंच तर मो मोबाईल वरती पण.
हा नाही पण एक आई म्हणून. आप आपल्या मुलांना आपण जे आपण लहानप खेळलो आहे ते गेम आप पण असे म्हणजे अ. खेळ खातात का तुमच्या मुलांना वगैरे असं आम्ही आमच्याला हे गेम खेले आहे अस खेळ आहेण खेळात का?
त सांगत असत आता तेवढं तर मिळते खेळायला वगैरे पण घरात कॅरम वगैरे आहे लुडो. नाही रविवारी तर पूर्ण
हा असा आपला रोजचा वेळ अस आता बघा आपण तयात मयात खेळायचो आजकालच त्याचं हे आहे बघा रि्हर अँड ब बँक आहे असं म्हणजे नेहमी नाही ममी मुला कशी. टी व्ही मोबाईल पासून हे आपण दहा पंधरा मिनिटं काढून घेऊ शकतो. कारण की आता मी स्वतः करते म्हणजे मुलांसोबत मी स्वतः खेळते कधी असेल आपण पण कस कामाच्याच्यातून टेन्शनून फ्री होतो. मग कुठून चिंच आणण्या चिंनकोके. च आमच्याकडे आम्ही हे गेम खेळाचो आणि मु पण खेळतात म्हणजे आणि आजकालच्या तर म्हणजे मला हे वाटतं की आजकालच्या प्रत्येक म्हणजे शाळमध्ये आपण ज खेलायचो ना कबबडी खो खो हे जे म्हणजे शारीरिक कष्ट चे गेम आहेत ना पुन्हा चालू व्हावे असं त्यांचे आहेत गेम हॉकी वगैरे आहेत हा.
तर शाळेमध्येच ऍक्टिव्हीटी वगैरे घेतात ना तर त्यामुळे घरी तर तो ते खेळ खेळत नाही ह ऍक्टिव्हिटी औदर ऍक्टिव्हटी खूप होतात आणि राहिला प्रश्न तर मग बाकी मुलं खाली जाऊन क्रिकेट वगैरे खेळणं आणि रात्री आम्ही कधी असं बसलो ना एकत्र तर ते गेम असत
हा हा
हा हा तर तो रात्रीच आम्ही बसलो होतो रात्री काल परवाच दरम्यान माझा भाऊ म्हणजे त्यांचा मामा आम्ही असे बसलेलो होतो आणि ते बसल्या बसल्या खेळत होतो इंटरेस्टिंग वाटतात ते लहानपणीचे गेम आपले
आणि त्याचं कस बुद्धी पण तल्लक होते ना हम् बुद्धी तल्लख होते मुलांची हो.
आता मुलांना काय शाळेतून आले की त्यांचं आवरण त्यांचा होमवर्क वगैरे याच्यातच त्यांचा वेळ निघून जातो.
हो म्हणजे आजकाल आती होत की आपणच आपल्या मुलांना पूर्ण बिझी करून टाकलेला आहे ना.
हा ते तर आहेच आता वाढत्या अ स्पर्धेच स्पर्धेच युग चालू आहे. ना आणि आता सगळा वाढता अभ्यासक्रम आहे स्पर्धा आहे.
पण म्हणजे मला एक वाटत की म्हणजे प्रत्येक मुलगा त्याच त्याच टॅलेंट घेऊन जन्माला येतो ना म्हणजे आजकाल तर आपण म्हणू शकत नाही की आपली मुलं पुढे काय करतील माझे म्हणजे जनरल मानणं आहे की ठीक आहे आपण या फ्लोमध्ये मुलांना वाहून द्यायचं पण म्हणजे त्यांना दोन्ही गोष्टी शिकवायच्या इट्स ओके तू पुढे गेला तर ठीक आहे मागे राहिला तर मग त्याच्यात तू रडू नको स म्हणजे आजकाल मुलांना फक्त एकच गोष्ट माहित आहे जीकणं जीकणं हारण हा म्हणजे काही मुलांच्या डिक्शनरीत हा शब्दच नाहीये तुम्हाला काय वाटत. मुलांना हे दोन्ही शब्द माहिती हवे ना हो पण हारण पण माहीती पाहिजेे जिंकण पण माहीती पाहिजे म्हणजे काही काही गोष्टी आता म्हणजे मी जे मुलं बघते ना त्यांना खूप हे असत की मी फर्स्ट यायलाच हवं यायलाच हवं मग नाही आलं की मग ते रडणं वगैरे म्हणजे हे मी याच्यासाठी म्हणते की पुढे ते कॉमपिटिशन एक्झाम देतात हे देतात मुलांना दोन्ही सवय हवय यश पण पचवता यायला हवं आणि अपयश पण पचवता यायला हवं काय वाटतात ताई तुम्हाला मग.
बरोबर आहे ना प काही गोष्टी आता मुलांना अ प्रत्येक मुलाचे अंडरस्टँडिंग सेम नसते. काहीना समजायला थोडा वेळ लागतो काही मुलं आपोआपच म्हणजे ते ते गोष्ट आपल्यात अंगीकृत करून घेत तात काहीना खूप सांगावं लागतं समजायला आणि काहींना सांगितल्या शिवाय समजत तच असतं आणि काही मुलं सांगितली तरी ऐकत नाही हा प्रश्न अस हा त्यांचा बुद्धी बुद्धी मुलांचा बुद्धय़ांक वे वेगळा असतो ना.
ह ते तर आहेच नाय ते तर आहेच ना पण म्हणजे मा म्हणणं आहे कि मुल कुठल्या एज ग्रुप असो कसेही असो पण मुलांना म्हणजे कधी कधी नाही हा शब्द शब्द म्हणजे अपयश आपण म्हणतो ना ठीक आहे तू फस्ट एखाद्या खेळात तु फोर्थ आला फिफ्थ आला थर्ड आला फर्स्ट नाही आला इटस ओके ना हे काही काही मुलांचे कशी लहानपणापासूनच एक विचारसणी होऊन जाते मी इथे उतरलो म माझा बेसत द्यायचच आहे त्या स्वतःच बाल पण हरवून बसतात स्व तंतर हरुन बसतात अस म्हणे करा तुम्ही कॉम्पिटिशन करा पण म्हणजे फार असं स्वतःचं बालपण विसरून स्वतः आजारी असून असं नको करायला.
नाही काय फन त्यांचं बालपण जपु साल बर राहतात फिरतात हसतात. आणि काही ना ज्या हॉबीज असतात ना त्या हॉबीजमध्येध्ये पण ते त्यांच बालपणप्टी कोण ठेवतात. मॅचर पण राग वागतात बऱ्याच गोष्टी
आजकाल म्हणजे ते म्हणतात ना आपल्या वेळेचा काळ वेगळा होता आत्ताची जी आहेत ते जनरेशन जनरेशन म्हणजे कॉम्प्युटर जनरेशनच आहेत आजकाल म्हणजे लहान लहान मुलं आप आपल्याला जी सिच्युएशन समाळायला जमत नाही. ते ती मुलं एकदम म्हणजे सिमपली हॅडल करतात. आता तुम्ही म्हणाल कॉम्प्युटर म्हणा किंवा काही काही गोष्टी आपल्याला येत नाही मोबाईल मधल्या आजकाल मुलांना ते सगळं माहिती असतं मोबाईल मधले पण. फंक्शन्स माहिती असतात. आपण जर एखाद आडलं ते मुलं आपल्याला सांगतात. हा त्यांचा आय क्यू पाॅवरच एखादी गोष्ट आपल्या खुप मेजर वाटते. म्हणजे दोन मिनिटात सॉल करून टाकतात. एखाद सम म्हणा किंवा काही म्हणा. पण आजकालच्या मुलांच म्हणजे मी जे जे बघितले आहेत ना. त्यांच मॅथ खूप छान आहे. तुम्हाला काय वाटतं. मॅथ असल की तस प्रोग्रेस पण छान असते. तर कुठल्याही द्या म्हणजे आप आपल्या लानपणात आपल्याला जे काही म्हणजे काही गोष्टी आहेत व्यावहारिक त्या कळत नव्हत्या. आजकालच्या मुलांना जर विचारलं तिसरी चौथीच्या मुलांना का रे बाबा तुझ्याकडे हंड्रेड रुपीज आहे. आपण एवढे ट्वेंटी रुपीची वस्तू घेतली. तर तुला कशे परत देणार म्हणजे तुला किती रुपए परत देणार. म्हणजे मूल लागेच जागेवर हिशोब करून सांगतात ना. आपण तरी थोडासा वेळ घ्यायचो. हे पटकन सांगून येतात. एवढे एवढे पैसे परत येणार. ही ही वस्तू अशी अशी आहे ना बरोबर ना.
बरोबर आहे.
हम्म बाकी अजून काही
बाकी काय नाही बसली होती आता. एक मुलं एक अभ्यास करते. एक सध्या मोबाईल घेऊन बसलाय.
अच्छा मोबाईलच नॉलेज
गरज
बिझी आहेत. जी अभ्यास करण्याच लक्ष आहे का? अभ्यासावर.
हो आहे. ते तिचा मोबाईल मध्येच नाही नाही मोबाईल त्या आधी बघ तेना देश जुन सांगितलं की ती माझ्याकडे वळून बघते.
असं तर वाट तिला डान्सची तिला डान्सची खूप आवड आहे. माझ्या मुलीला.
अरे वा छान.
हम्म डान्स खूप छान करते. वेगवेगळ्या हेअर स्टाईल करन. अजून ते ड्रॉइंग करणं. खूप मजे वेग आणि आम माझे हिरो मल्टीटास्किंग माझे हिरोला तर गेमर बनायचे. हुशार आहे तसा. पण अगाउ अगाऊ खूप आहे घरात.
ते असतातच. आजकालची मुलं तसे आहेत. सगळंच आहेत. आपण म्हणतो मुलगा मुलगी पण सगळेच तसेच नाही असं काही नाही ते. सगळंच तसे आहेत आजकाल. आपण म्हणतो ना हे सेव्हन जी फायव जीचे जनरेशन आहे. ते सेव्हन जी आहे. त्यांच्याकडे हे सगळे आयक्यू एका पटीने जास्तच आहेत. असं माही आहे पण फार प्रचंड ऍक्टिव्ह
आप आपण बोलण्यात मग्न एवढं झालो कि दहा दहा मिनिटाच्या
चालेल चला थँक यू. हो चालेल चालेल काही प्रॉब्लेम नाही. थँक यू ताई.
थँक्यू. बाय गुड नाईट.